काय नाही मुली खे ळत आहे तिचार लक्षात ठेऊन बसलं
पडतोय का
हा वातावरण आहे थोडस आणि बारीक बारीक पण येतोय
हो का आमच्या इकडे सुरू झाला
हा
या वर्षी उन्हाळा पण खूप होता ना आणि त्याच्यामुळे एवढं गरम होत होत इकडे असं वाटत होत कधी पाऊस येणार कधी पाऊस येणार आणि आज पहिलाच पाऊस आहे इथला सुरु झाला एकंदरीतच चहा झाला पिऊन
झालं ना
चहा झाला म्हटलं
हो झाला ना हम्
आता काय नाही एक्झाम आहे टीएटीची एक्झाम आहे या संडे ला आणि त्यामुळेच मग तोच अभ्यास चालू होता व्हिडिओज वगैरे बघायचे चे टेक्स्टबुक वगैरे वाचायचे तेच चाललेलं होतं आणि आता पाऊस पडला त्याच्यामुळे मग थोडस बाजूला ठेवलं आणि गंमत बघत बसली पावसाची अस म्हटलं चहा केला म्हटल करू म्हटलं हिला अस
आणि असं वातावरण छान राहिल का चांगलंय
अच्छा झालं सगळं एक्झामची तयारी वगैरे झाली अच्छा बाकी काय म्हणतेस अजून तुमच्याकडे कसं आहे उकाडा आहे का आता गर्मीचा का काय नाही एवढा
नाही काही नाही आता थोडं पावसाचं वातावरण झालं म्हणून गार हवं आहे बघैे
अच्छा चहा सोबत काय घेते बिस्किट वगैरे कि नुसता चहा घेतेस
नाही टोस्ट बिस्किट वगैरे
अच्छा अगं माझे किती समोरच एक मैत्रीण असते. ती अ म्हणजे ना आम्ही सगळ्यां म्हणजे अपार्टमेंटध्ये ना पुदि्याचे असशी हे लावले. रोपटी उगवलेली आहेत छोटी छोटी लावली होती मग ती कशी जात नाही परत परत येतच त्या कंद म्हणजे त्या मुळांपासून परत झाड उगवतं त्याचं रोपटं उगवतं. तर मग ना ती खाली आलेली होती आता मी ती ते पान तोडत होती मग मी तिला सहज विचारलं काय चटणी वगैरे बनव आता जनड्रली पुदिची चटणी वगैरे बनवत असतो म मला वाट ही चटणी वगैरे बनवत असेल म मी तिला विचारलं काय ग काय चटणी वगैरे बनवतेस का काय असं. तर ती म्हटली की नाही नाही. चटणी वगैरे नाही बनवते मी ना चहा मध्ये टाकते म्हणून पुदिन्याची पान तर मला एकदमच वेगळं वाटलं की चहा मध्ये पुदिण्याची पान म्हणजे पहिल्यांदाच ऐकलं खर तर हे म तेव्हा ती मला सांगत होती की हो म्हणे खूप छान लागत तू पण ट्राय करून बघ म्हणे. म्ह ती बोलूनच म्हणजे तिने बळजबरी मला तिच्या घरीच नेलं. मग तिने आता आम्ही दोघच होतो म्हणजे तिने दोन कप चहासाठी दोनच पान टाकली पुदिन्याची ते कस खूप जास्त फ् उग्र असत ना ते खूप पुदिन्याची पान त्याच्यामुळे तिने दोन दोन कप चहा साठी दोनच पुदिन्याची पान घातली पण मी तु सांगते एवढा छान च लागला म्हणजे तू पण नक्की ट्राय कर खूप छान लागत हो आणि ती वेगळं वेगळं सांगत होती मला आजा आणि की ती ना बऱ्यापैकी काय करते आता सपोज बऱ्याच वेळा दूध नसतं ना घरामध्ये तर त्यावेळी ती काय करते अ कोरा चहा जो असतो ना त्याच्यामध्ये अ लिंब असतात ना आपले
हा.
ती लिंबाची पानं घालते ती तर त्याचा पण चहा खूप छान लागतो. त म्हणे कोऱ्याचा ह म्हणजे कोरा चहा कसा जनड्रली नाहीच प्यावा असा वाटत कोणाला तर ती काय करते त्यात ती लिंबाची पानं घालते आणि पुदिनयाच तर मी तुला आता सांगितलंच आहे म्हणजे ती खूपच अस वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करत असते असं तू काही करतेस का वेगवेगळ्या प्रकारचं?
नाही रंजनी एवढं वेगवेगळं काही नाही आपलं जास्त तेच.
हां बापरे ती खूप काय काय ट्राय करत असते म्हणजे ते म्हणतो ना आपण एक सृजनशील व्यक्तिमत्व तशी आहे ती तिने तर चक्क ति मुलगा ना काय बीट खात नाही वाटत असं काहीतरी आहे त्याला बीट आवडत नाही. तर तिने ते बीट किसून त्याच्यात डाळीचं पीठ आणि त्या डाळीच्या पीठापेक्षा थोडस दोन चमचे जास्त तांदळाचं पीठ मग तांदळाच पिठाचं प्रमाण थोडस जास्त ठेव ठेवलेलं होतं. मग तांदळाचं पीठ डाळीचं पीठ आणि आता कंदमूळच असतं ना बीट म्हणजे कंदमूळ तर ते एक बीट किसून घेतलं तिने वरची साल काढून टाकली सोडणीने आणि ते किस केला त्याचा छानपैकी आणि आलं लसूण हिरवी मिरची थोडस जिरं टाकून त्याची पेस्ट बनवली त्या पिठामध्ये ही पेस्ट घातली बीटचा कीस घातला आणि छान मिक्स करून थोडस मीठ वगैरे टाकून आणि त्याचे बारीक बारीक भजे केले तिने म्हणजे एवढे हे सांगत होती ती वेगवेगळ्या प्रकारच सांगत होती ना. किंवा मी पण म्हटलं मी पण हो.
पर
पण तिला तेच म्हटलं वापरे कुठून शोधून काढलं म्हटल हे पण मग ती करत राहते असं तिला आवड पण आहे आणि तिची मुलं पण आवडीने खातात हे असं काही केलं ना रेग्युलर खाण्यापेक्षा ते असं काही करून खाऊ घालते तर त्यांना आवडतं आणि ते खातात पण आवडीने आणि तिने एक गोष्ट आवर्जून सांगितली मला अशी कि ते जे भजे केले ना तिने बीटा बीटचे भजे जे केले ना तर तिने मला ित क मोठे मोठे कय म्ह भजे असतात बे ब्याच लोकांना असतात सय कि मोठे भजे अ टाकतात पण त्याच्यामुळे ते कच्चे राहू शकतात म्हणे आतमध्ये तर बिटाचं करताना अगदी बारीक बारीक भजे टाकायचे म्हणे म्हणजे ते कुरकुरीत छी पणतात आणि छ फ्राय होत पण जातात आणि मुलांना पण आवडतात ते अस तू कसे करते भाजे
मी काय नाही असे कांदे वगैरे कांदे कापून घ्यायचे त्याच्यात बेसन पीठ जिरे मोर जिरे ओवा थोडासा हिंंग आणि थोडासा सोड टाकून मिक्स करते आणि गरमेतात बनवते
अच्छा बरेचसे जण ना सोडा न वापरता गरम तेल असत ना ते पण टाकतात बघ
हो ते पण शकतात ते माझी मम्मी पण करते. तसे पणान लागतात
थोडसं आपण म्हटलं तरी हेल्दीी नसतो मग त्याच्यामुळे त्याला ऑप्शन म्हणून हे गरम तेलाच हम मोहन ज्याला म्हणतो ते छान असतं म्हणजे त्याच्याने पण कुरकुरीत होतात भजी आणि न पण होतात त्याच्यामुळे आणि आप हे झालं का सगळे उन्हाळी काम झाली सगळी
हो झाले ना पापड हा झाले ना पापड कुरडा आमच्या घरी वडेेत कोणी खात नाही म्हणून ते काय आम्ही बनवत नाही उडधाचे पापड वगैरे झाले सगळे हा डाळीचे वढ
बापरे मला तर खूप आवडते वड्याची भाजी म्हणजे माझी फेवरेट आहे
हा हा आमच्या घरी नाही घाते ऍसिडिटी होऊन जाते ना
हे असतात ना ते गरम म्हणजे ऍसिड तिथं होतेच होते त्याने पण बऱ्याचशा लोकांना नाही आवडतते तिखट असतात वगैरे कारणांमुळे नागलीचे पापड झाले
हो झालं ना
हा मी पण माझ्या आईकडेच गेली होती ना हम्म हम् आईकडे करते तू
हा
अच्छा माझ्याकडे सासूबाई म्हणजे आम्ही तेे शहरात असतो त्याच्यामुळे इथे तर बऱ्यापैकी मग ते वरती टेरेस वर जा किंवा खाली लक्ष ठेवा त्यापेक्षा मग मी आईकडे जाऊनच करत असते या सगळ
हो आणि गावाकडे कस कोणी पण चार बाया येऊन जात बनवू लागता.
हा ते बरोबर आहे अगर आणि ते एक ठ्या माणसाचं काम नाही ना एवढं करणं.
अस होतो नंतर नाही तर एकट्या करन झालं तर
आणि भांडी किती निघतात त्याची बापरे किती पसारा होतो तो. आता ऐक खूप असत ते. का आईकडेच गेली होती उन्हाळ्यात हम् हम् नागलीचे पापड कसे करता तुम्ही
आम्ही आधी नागली तीन चार दिवस पाण्यात टाकतो मग नंतर तिला थोडसं म्हणजे पाण्यात न काढून पाणी नितरलं थोडस हो उन्हात टाकतो की थोडी थोडी सुकली का कापडवर मग नंतर तिला दळायला देतो ते दळलं गेलं ते पीठ गाळून सन मग दुसऱ्या दिवशी पापड बनवतो त्याच्यामध्ये ते ओवा, तीळ असं पापडखार वगैरे सगळं टाक मस बनवतो
हम्म हम्म हम्म त के श्री पण खूप छान लागते ग खायला अ -यांना म्हणजे आमच्या शेजारी एक आहेत ते आजोबा त्यांना ति खिशी फार आवडते. म मी नागलीचे पापड हो आणि ते हे पण मला खूप आवडतं उडदाचं पीठ असतं बघ आपण उडदाचे पापड करतो ते आता तर उडदाचे पापड घरी कोणीच करत नाही करायला ते खूप जीवावर येत
हम्म.
मशीनचेच बऱ्यापैकी करून आणतात पण ते घरच्या पापडांची चव छान येते त्याला मेहनत खूप लागते अगं ते जितकं आपण हे करू ना त्याच्यावर मेहनत घेऊ ना तितके ते पापड छान लाटले जातात पण आता आधी सारखं कोण एवढं मेहनत घेत नाही त्या पापडांवर. त्याच्यामुळे मग ते मशीन वर वगैरे
टाईम पण कोणाकडे राहत नाही ना एवढं हे करायला
हा ते आहे म्हणा आधीच छान होत ग आधी कसं मातीचे घरं असायचे शेना मातीचे घर मग ती कशी एक पंधरा दिवसाने सारवायचे महिन्यातन सारवायचे आता हे फर्चीचे घरं रेग्युलर पुसायला लागतात पुसलं नाही तर ते एकदम घाण दिसतात त्याच्यामुळे रोज पुसा रोज स्वच्छ ठेवा आणि खूप दमायला पण होत एक्झर्शन एवढं होतं ना त्याच्यामुळे मग खूप हे होतं मुलं छान खेळतात ग तुझी.
हा छान खेळतान ना एकच मुलगी आहे मला. हा शांत आहे.
आणि मुली शांतच असतात ग मुलं मला असं वाटत मुलं जास्त वात
तिचं पोट भरलेलं हो हो छान.
म्हणजे छान खाल्लं पिल्लं का म मस्त खेळते त्रास नाही देतं.
हा. आणि कळायचं नाही असं टेन्शन हो बोलते ना बऱ्यापैकी बोलते
छान! आहे, आवाज पण मस्त आहे गं तिचा.
सगळं सांगते ती आता हो, आहेत ना च्या भाड्याकरू आहेत ना, तेथे मुलं राहतात. त्यांच्या मध्ये खेळते. तिचे आत्तू -काका त्यांच्यात खेळते.
ओके छान! आहे, चल मग बोलू नंतर तुझ्याशी
हो, हो चालल.